बोल
अरे काल जॉबचा इंटरव्ह्यू द्यायला गेल तस ना
होय
हो काय काय वीचारल
काय पहिला नाव वगैरे विचारलं
हा
त्यानंतर न किती प कितीवी पर्यंत शिक्षण झाले
हा
आणि का आमचं टॅली रिलेटेड असल्यामु टॅली वगैरे झाली काय विचारलं
हा
एम ए सी आय टी वगैरे झालेत काय विचारले
बरं
आणि तुम्ही जॉब का करायला आहे हे विचारले
मग काय सांगलं जॉब का करायला असून सांगलं
आता फ्रेशर आहे एक्सपिरियन्स साठी करायला असं सांगितलं
बरं
चालते म्हणले दोघ जण गेलतो आम्ही
हा हा
दोघांना पण जॉईन हवं म्हटले असे सर
बर ठीक आहे कायश नाही त्याबरोबर आता त जो कॉलेज
होय तर ते काय टायमिंग बघायची दोन्हीची
आणि अभ्यास आनी
ते पण आहे.
हम्म. ते आहेच सोड मग आणि बाकीच?
बाकी काय नाही बग चालूय निवांत.
गेम घेतीस काय?
गेम आता मगाशी एक बाराच्या दरम्यान एक डाव खेळलेला.
हा.
ते पण ते मित्राच फॉर्म भरायसाठी फोन यायला लागले त्यामुळे अर्ध्यातन डाव राहिला त्यो.
हा हा हा.
त्याचा फॉर्म भरायला अर्धा तास गेला.
हा हा हा.
त्याची मेल आय डी वगैरे लॉग इनच होई ना.
हा हा हा. बर आणि काय? पावसाचं वातरण हाय का तुमच्याकड?
तर जरासं वातावरण आहे.
हा हा. अ तुला कसा वातावरण आवडतय पावसाचा आवडतय उन्हाळा काय हिवाळा?
तिन्ही मध्ये पण जरा जरा.
उन्हाळा आवडतोय तुला?
तिन्ही मध्ये जरा जरा म्हणलो.
तरी पण मला ऊन्हाळा का काहीच आवडत नाही.
ना आवडते असं नाही पूर्णच असं ढगाळ वातावरण वगैरे
हा हा हा हा.
महिना दोन महिना एवढं नाही चांगलं वाटत
बर आणि समज फिरावला जायच असलं तर कुठली ठिकाण आवडतय जास्त करून?
अ फिरायचं म्हणलास तर डोंगराळ भाग वगैरे
म्हणजे डोंगराळ भाग म्हणजे कसा?
म्हणजे किल्ले वगैरे.
हा हा हा मला तर समुद्र आणि समज जंगलमध्येदोन चॉईस दिली तर मी जास्त जंगलच चॉईस करण
तेच किस ते हेच हे रे समुद्रावर काय नुसत पाणीच बघायचं
तेच नाही एकेकांना बीच आवडतात रे.
हम्म. तेवढंच रे तेवढ्या पुुरंत मजा झाली की बाहेर आली की संपलं. हॅलो तुझा आवाज अडकायलाय. आवाज येईना तुझा व्यवस्थित.
आता बग?
जरा रेंजला ये की.
आता?
हा बोल
समुद्रात डायवि्हंग करायला मजा येईल बघ.
तेवढेच कि ते वॉटर राईड्स ला चांगलं वाटते.
हम्म तेच पोहता काय तुला येतेय ना जरा?
जरा येतय पूर्ण नाय असं
हा हा हा जंगलात फिराय मज्जा येते बघ.
हम्म ट्रॅकिंग वगैरे
ह अँमेझॉनच्या जंगलात जाऊया काय आपण?
हम्म आणि काय जाऊन काय करणार?
राजे असंच जरास तिथ नाही..., काय म्हणत्यात कि ती उन्हाची किरण खाली इत्या. ऍनाकोंडा, प्राणी
मॅन व्हर्सिस वाईल्ड.
मॅन व्हर्सेस वाईल्ड, तिथलं किड पण काहीतरी खतरनाक असत्यात बाबा.
होय विषारी असत्यात.
हा.
किडे, बेडूक
सगळी विषारी असत्यात.
हम्म
परवा एक रील बघित तली, त्यात एक -एकमाणूस पो पुन्हा आठशे दिवस. च पूर्णो मध्ये एका टोकासन ॲमेझॉन जंंगल पार कराय चालू करतय.
आठशे दिवस.
हा, आणि दुसऱ्या हा दुसऱ्या टोकाला जातय. म्हणजे त्याबर त्या मित्र पण असतोय.
हम्म.
आणि त्यो म्हणणंच सोडून जातोय त्यातनं कारण त्याला पुढपुढ भ्या वाटायला लागत्या.
हां.
तिथन फुढ त्यो काय करतोय. एकटा जातोय, मग तिथं त्या ऍनाकोंडा पार करतोय, नदी पार करतोत. ते प्राण्यांपसन वाचतोय.
तिथं ज्वालामुखी वगैरे पण हाय.
ते काय माहित नाही, तिथं काही तर आधी आदिवासी पकडत्यात.
हम्म हायत तिथं.
हा म ती
मी हे टीव्ही वर बघितलेले ते मॅन व्हर्सेस वाइल्डला.
हा. तेंग-तिथं मग पकडत्याय त्याला आणि मग त्यातनं पण वाचतय खर ते.
हम्म.
मॅन व्हर्सेस वाॅईल्ड मध्ये ती जाऊन आलय तिथं?
कुणीकड?
ॲमेझॉन जंगलात.
होय, सगळीकड असं फिरलेलं दाखवलय तेज.
होय?
होय.
मला वाटलं
आवाज इना तुझा.
ना ॲनाकोंडा तेन दाखवलेले नाहीत?
दाखवल्यात की.
मी बघितलेला नाही, ते एपिसोड तेचा.
बघ की, सगळं अस हे माकड वगैरे खातेल दाखवलय तेन.
होय?
होय.
यूट्यूबला असल की?
असणार की.
बघूया यूट्यूबला बघतो. आणि?
आणि काय नाही बघ.
बाकी सगळं निवन.
होय.
हा हा सिरीज बघतलीस तती ब आजी.
नाही अजून
का उद्या बसणार आणि बघा मि येळणार नाही.
हे ते तरर आहे.
बघून काडकी लवकर चांगले त एवढी पण काही खराब नाही.
आता जरा नवीन अनिमेशन बघत होतं.
हा.
त्यामध्ये राहिले बघायचं.
बरं. हिजीबा काजीब नवडी आता वीखिरो.
हा.
ठी आहे जवर आहे. फायटिंगवा म्हणजे काही त्यात कि एक पोरगा दाखूला. जो कि आप बेसवचते.
हम्म.
आणि काय असं कुणाकडे लक्ष नाही काय नाही नुसतं काना बर्डस खालते.
हा.
आणि अभ्यास करत असतो. आणि त्यावर ते एक मित्र पण दाखवला जो कि अभ्यासात लक्ष नसते पण मास्रस त्या कशात. अ कराटे काय कांदो मध्ये
हा.
चटे न मात गेलेली असते.
हम् हम्.
मग ह्याला एक दिवस बुली करतात.
हा.
कोणाला त्या अभ्यास फोरग्याला
विद्यार्थ्याला.
हा त्याला काय करतायेत नाही हे तरी पण त्यातनं स्वतःला वाचवत असते.
हा.
काय ना काय करून मग हिथला वाचवाला जाते मग हळूहळू ती फायटिंग शिकतात. हा हळूहळू त्यात गँंगवॉर दाखवलाय.
हम्म.
म्हणजे ते कसं एक साधं प वर्ग फायटिंग शिकून तिथल्या जी बुली करणारी पोरं असते त्याला ते नष्टच कोण टा. ना म्हणे बुलीपणा नष्ट करतो. मग त्या दुसरा सीझन पण आहे त्याच्या तेला पहिल्या शाळेतन काढते.
हा.
हय टी म मग दुसऱ्या साईड घालते.
तिथं पण तसच.
तिथं तिथे जला चांगली पोरं असतात आणि ते ह्या ज्या नादाला लागत नसत. कारण तिथल्या ह्याज्यामु तिथं ते काहीतरी दोन हज्यातले म्हणार. हा तर त्यात युनियन मधली भांड आहेत दोन एक हा एक शाळेचे युनियन असते आणि एक बाहेचे युनियन असते.
हा.
आणि ठवाई ते बाहेरच्यातली जी असते ती शाळेमध्ये असते आणि ती शाळेमध्ये ह करत असते. कारण जे शाळे मला जे पोर लागेल एक साईड कॅरेक्टर. जो कि ते शहायला. िती दिवस हे करतात त्याला शाळा काढत्या एक म्ह वर्षभरासाठी शाळेतन बाहेर काय केल्या
हम्म
त्या वती युनियन तिथं कब्जा करण्या टाप दाखवले आणि त्या आल्या मग त्याला परत काढते आणि हे तिची काय तर मदत त्या स्टोर
हा हा
ही बघितलीस त्यापेक्षा ती गेमची मध्ये सांगलेली तुला
अ आलासीन बोर्डल
हा
तीन अजून
ह ह तेजादी ही बघ आला सिंग बोडले विखीर होच्या आधी ती गेम दाखवलेत आणि गेम सॉल्व करायसाठी जे मेन हिरो आहे की नाही
हा
ती डोक लय बभारी चालवते.
हम्, हम
म्हणजे ते पहिलाच गेम त्यांिनी एवढा भारी दाखवला की तू बाकीच्या फुढं फुढं बघत जातेय.
त्याचा सीझन टु आणि कायतरआलाय काय
हा त्याच्या सीझन सीझन टू सीझन थ्री पण आलाय म्हणजे पहिल्यांदा जाते हा पहिल्या दोन मध्ये काय आहे. त्याला सगळी त जुन नवीन जुन्या असत्या जे दुसऱ्या दुन्यात जातात ते असं काहीतरी हे होते तथं अक तिथं ती पारबीर करते त्यासाठी सगळं नवीन असते पण सीझन थ्री मध्ये हो नॉर्मलन परत त्याच गुन्यात जतेे
परत
हा परत खरं त्यावेळी त्याला ते सगळं माहत असतय,, त्यामुळ ते निवात खेळतय आणि त्यातनं बाहेर येतय
मग सीझन थ्री ला कायय
तेच, सीझन थ्री लं तेच दाखवतय,, तेथे बाहेर येथला म्हणजे कसा विषय,, पत्ते च काड असतात, एकापासन राजापर्ेल, चारी हजातलं,, हा, सगळ्यातलं. म ग ते मिळवाच असल्यात, एका म्हणजे साधा गेम दुरी म्हणजे त्याच्यावरचा गेम असा राजा म्हणजे सगळ्यात पॉवरफुल,, कि जर त्याला हरवलं, तर ती लाईन संपली. आणि मग तू असं चाारी राजांना हरवलास,, ते सगळ्यांना म्हणजे एकापासन राणीपर्यत,, हरव हरवल्यानंतर का
हम्म
मग तु जिकलास,, म त्यात
तेात नं,
हा, मग ठरावीक जण तिथंच थांबतात,, आणि ठराविक जण बाहेर येतात.
हा
म्हणजी तेथ थांबतेत, ती पुढच्या लोकांसाठी गेम बनवतात.
हा
आता तू तिथं गेम हे करू शकतेस, जव्हा ते सगळं सपणार हे राजा नुस्त उरलेल,, राजा, राणी न गुल्ल्या जि
हा
हे असतय की नाही,, हे उरलेलं,, त्या ते सीझन थ्री मध्ये
हम्म
मग ते, ते जवा पूर्ण होते तवा ती दुनिया नष्ट होत्या.
हा.
आणि हे ला तिथं अडकवण्यासाठी, हयनी परत नेलेला असतय, आणि हयालाही माहित असतय.
हा
असा ए ही स्टोरी दाखवलीय ती, खरं चांगली ये स्टोरी, एवढी पण काय खराब नाय.
हम्म, बघुया की,
लग्नअष्टके बघते याच्यापेक्षा तरी हे आधी बघुन घेतंय चांगलंय.
विकेअरसपेक्षा,
हा.
चालते.
हम्म बरोबर. चालतय लिंक पाठवून देतो मी तुला, बघणार असलीस त बघ, हं ठेवू काय?
चालतय, चालतय.